हॅलो, काय करताय?
काय नाही बघा, चाराय लागले बाळाला.
हम्म, आवरल सगळ?
होय आवरल. तुमच आज कॉलेज नई काय?
नाही आज सुट्टी घेतल्या, लेक्चर नईत. हा हा हा, हम्म आणि काय मग?
तुमचं झालं का जेवण?
हो मी जे जेवण झाल, जेवले पण मी.
हा, हां.
हम्म तुम्ही जेवला का नाही.
जेवलो आम्ही पण, जेवून भांडी तेन घासून आवरला आता. आलाय स्कूल मधून, आज टिफिन काही फिनिश नाही केलेला, मग म्हटलं आता.
खाऊ घा ना, हम्म. आणि काय मग?
मनात असलं, तर खातो टिफिन नाही तर नाही मग.
का ते तसं का करतोय.
त्यांच्या मनाचं काम आहे, आता मला भूक
नाही, हुशार हाय की पोरग.
होय.
हम्म, हम्, ह्. आणि काय करताय मग?
आवरडलं बघा, थोड्या पिको-फॉलासाड्या होत्या त्या केल्या.
हम्म, हम, पीको-फॉल पण पण करताय तुम्ही?
होय करते की, फॉल लब्लाउज शिवते.
होय.
हम्म.
हम, नरसिंहवाडी माहिती आहे का तुम्हाला?
हो नरसिंहवाडी माहिती की.
माहिती ये ना, हम्म. मग तिथं, ते दत्त काढा भेटतोय माहितीये तुम्हाला? म्हणजे. अ म्हणजे. पुर आल्यावर ना, म्हणजे दत्ता महाराजांना सर्दी होऊ नये म्हणून केला जातोय, आणि तो सात दिवस वाटला जातोय वगैरे. अशे किनय तिरका तुम्हाला हम. होय माती की मी तेच सकाळी आणायला गेले होते आज अ म्हणजे काय हा आपलं दक्षिणद्वार झाला ना त्यावेेळेला पाणी खाली म्हणजे ओसरते ना म्हणजे खाली सरते ना त्यावेेळेला म्हणजे पाणी जातयं खाली, त्यावेळेला कनय दत्त महारांना सर्दी होऊ नये म्हणून ना. काढा करत्यात, म्हणजे औषध म्हणून त्यांना. मग त्यात भरपूर म्हणजे लवंग, दालचिनी, तमालपत्री वगैरे सगळं असतयं. तुळस वगैरे म्हणजे ते इ म्हणजे महत्त्व आहे तर काड्याच इतकी गर्दी असते भरपूर गर्दी असते कपिकला आणि मग ते हा मग तेच घ्यायला गेले होते मी पण म्हणलं विचारा तुम्हाला माहित आहे की नाही
हा मग ते काय करायचं आणून आता
काय म्हणलं
काय करायचं त्या आणून आता
अहो मता ते गरम असते ना देता ते गरम असते जर तिथं हातात घेऊन जर पण एक म्हणजे ते पिलं तर त्या त्यामुळे आपल्याला जे आजार होणार आहेत ना पावसा्यात ते होत नाहीत म्हणजे तो एक काळाच आहे ना हा सर्दी खोकला म्हणा हे सगळ जाते त्यान म्हणजे. हा आणि मग ते एवढं भावी की त्या ते दत्तकाढा घ्यायला बाप रे एवढी गर्दी असते भयानक
आणि मग त्याला असं पैसे वगैरे घेतात
नाही नाही नाही नाही नाही पैसे वग नाही कस असते सकाळची धुपारती झाली हो होय कोणी पण घेतलं तर चालत सकाळी द बार ते झाले ना साडेस वाजता सातची दुपार झाली तर साडेसातला देतात आणि संध्याकाची सातची आरती झाली ना त्या वळेला साडेसात वाजता एक देतात आज सात दिवस असते फक्त ते मी पण घ्यायला गेले होते ते आम्हाला पण झाला थोडा वेळ लेट झाला
हा हा
हम् तेच म्हणल आणि काल पण नाही हे मी आणि मिस्टर गेले होते
हा हा हां
ह आणि काल पण तुम्हाला कॉल करायचा म्हटलं घरात यायलाच असलेले मला साथ मजत नाही येऊन आवरलो सगळं आणि नंदणा आणि वाढला पा त्यामुळे क वेळ भेटला नाही तुम्हाला कल करायला मला
अ राहू दे काय कसं होतंय घरात आलं की काय तर पाठीमाग लागते ते
होय आणि काल कसा बाजार असत ना आमच्या गावचा गुरुवार मध्ये मग कसं मम्मी गेलेल्या बाजारला माझ म्हणजे मी जेवण वगैेप उवास असत म्हला गुरुवारचा जेवण वगर जे वगर तु कल म्हटलं तर मी गेलेलो बाहेर वाडीला त्यामुळे कसं लेट झाला यायला म्हटलं आता नको राहू दे उद्याचं काहीच करूया म्हटलं
होय मम्मी केले ला दुसऱ्याला कोणतरी आहेत कररोलीच्या ह्याच्या कोल्हापूरच्या येत्या
हा
मग त्यांना केला होता
हम्म
त्यांच्या बरोबर झाले दोन तीन कॉल मग त्या बोलल्या त्या पण कॉलेजला जातात ना
हा
मग म्हटलं आज दुपारी बघू तीनच्या पुढं
हम् चालते की मग तेच म्हणलं काल काय वेळेस भेटला नाही मला म लाज लावून बघूया काय काय चालू आहे तुमचं
चालय बघा घरातल्या ते नावरून दळप वगैरे करायचं क्रिकट
ते काय ला रेग्युलर हम्म
हा गेलाय तर सगळं आटकून घेतय बघ आला की आज का दोन गोंध घालतय ना
हम्म त्याच्याच मागं हम् त्याच्या प मागं लागते
बसके
लहान मुल असलं कस ते एकदा लागलं की सकाळपासून त्याच्या मागत य मागच लागायला लागते
हो
हा ोडतली
का ह् आता कस पाळायला लागलंय बघा
हा तुमचा आवाज येत नाही होताई
फन लायच
हॅलो हॅलो
हॅलो हा बोला
हा न मोबाईल ल काय
दमवायला लागलंय बघ कसा
हम्म ते तुमचा आवाज येत नाही आहे मला त्यामुळे म्हणलं
ह ते रेंज तिकडच्या खोलीत रेंज नाही आमच्या
हा हा हा
ह
तु तो आसगाव मध्ये कुठे राहताय आता प्रॉपर मग तुमच तर गणपती मंदिर वगैरे असल क काय काय खासियत आहे तुमच्या गावाची
हा आमच्या गाव ते असत ना तासगावला गणपती असतो बघा दीड दिवसाचा गणपती असतो
ह्याच्या गण अ ह्याच्याला काय म्हहि त्याला आपल्या गौरी गणपतीत गणेशोत्सव आमचा फक्त दीडच दिवसाचा असतो आणि दीड दिवसाना ना अ तासगाव मध्ये रथोत्सव मोठा असतोय
होय
मग त्याला ते कने कुठलं तरी एक मंदिर आहेव त त्याला त्या श्रीकृष्णाच्या मंदिराला का काहीत ना असं ती पालखी ते रत आहे ना तू ओढत नि त्याची भेट घालायला लागत
होय हा
हम अ मग ते त्याला भेटवून आणायचं आणि लय मोठा अस मिरवणूक ते लाइटिंग फटाके वगैरेले भरपूर प्रमाणात असते ला मोोठा स्थिरतचो
होय जस महालक्ष्मीच असत तस हम्म
तासगावचा गणपती दीडच दिवसाचा असतो खरं हम्
तरच काय फक्त प्रत्येकाच्या घर आहे
नाही नाही तथच फक्त तासगावात मोठं गणपतीच हे पण मंदिर पण आहे
ह
प्रसिद्ध आहे गणपतीचं मंदिर
होय
सांगलीचं कसं आहे का नाही तसं आमच्यातथ तासगावचं पण आहे तसं
आहे होय तसे सांगलीच पण मोठा आहे भर
होय सांगलीचं मोठं आहे तसंच आमचं हे तचगावचं आहे
आणि त्याच्या चांगल्याच्या गणपतीच दर्शन बाहेरून जरी घेतलं तरी होत अह
होय
मस्त आरतेेलच क दगडे त्या तसं
हा तसच आहे सेम मंदिरच तासगावचं पण तसच आहे जस चांगलं आणि नाही तसच तासगावचं पण मंदिर
हम्म हम्म हम्म हम्म कर सांगलीचं मंदिर पण मस्त आहे तिथ लागूनच कृष्णा घाट वगैरे आहे बसाला वगैरे मस्त वाडत तिथं
हम्म चांगली य बाग ते काय म्हण सा कसली तर बाघ आहे ना ते बघायला गेल तर का
आंमराई होय
कम राही हां
आंमराई होय जाते की मी माझ्या तिकडे आते होय माझ्या आत्ती आहे तिथं मग अंमराईला आणि जातो सुटीला गेल्या होत बाग खूप मोठी आहे ती भरपूर
खूप मोठे होय
हो भरपूर मोठे आणि तिथं म्हणजे प्ले ग्राउंड मस्त आहेत म्हणजे खेळायला वगैरे मस्त आहेत आणि त्यात आपले जे एन्वयरमेंट आहे ना तिथले जे नेचर पुरून असं बांबूच्या झाडांनी वगैरे हिर मस्त वाढते तिथं गेल्यावर होय आणि असं जास्त करून ती वॉकिंग साठी म्हणा किंवा आता स्वतःचे जे गेम्स आहेत ते खेळण्यासाठी त्यासाठी ती जागा एकदम मस्त आहे आपले पाळणे वगैरे पण आहे तिथे पण जे म्हणजे ओके ब त्या पण एक शांतता म्हण एक योग्य आहे तेे जाण
होय होय
हम् ते होय हो एकदम मस्त वाटते गेलं की असंही वाटत नाही
ह ह
कररची ग ते लहानपणाचे दिवस वगैरेगळे होते ख
हो आहे
हम्म काय तर आता कस मलांना काय ते फोन आणि घर भास दुसरं काय नको
होच की नाही आता माहितच नाही तसल
न नाहीयतरक
आणि नुसता दंग घरात बसेयच एवढं माहिती आहे
काय बोल ना
नुस दंगा घालत बसायच तेवढं माहितीय व किर किर किर चालू
काय तर
हा
हम्म हम् हम् बाकीची कशी श म्हणजे बाकीच पण कळाला पाहिजे. म्हणजे सांगायला पाहिजेत. ना त्यांना की असं असं हे गेम होते आधी आता नुसता फोन देऊन काय उपयोग हाय
काय उप नाही पहिले गेम्सच आहे ना माहित नाही. आपण कशा कशाने खेळतो
अजिबात माहत नाही त्यां हम्म चालते चालते बाय आवरा जेवायला गेला तिला हा
हां हां